हम
बहूतेक कॉल कट झाला होता वाटतं मधून.
नाही टाइम पूर्ण झाला होता त्यामुळे कट झालं असेल.
हो का तुम्हाला बोलता बोलता वेळच समजत नाहीये कि- ते होतयती
अच्छा.
मग आज काय स्वयंपाक केला घरी?
आमच्याकडे कारल्याची भाजी.
हां
कार कारल्याची भाजी पिके डाळ.
तर डाळ खात असता काय तू दिवसानी?
हो.
अच्छा
दिवसांनी खातो आम्ही डाळ.
डाळ खाणं चांगलं नाही म्हणतात ना रात्रीच्या वेळेस.
रात्रीच्या ना दिवसानी खातो ना आम्ही रात्रीला नाही खातो
हो कारण ते दाळ मुळ काय. ऐसिडिटीच प्रमाण जास्त आहे सगळ्यात सध्या.
हा ओ डाळ खातच नाही मग आम्ही त्यासाठी.
हम.
आम्ही बलाच खातो ते पण कधी कधी एरवी नाही.
तुम्ही आता उना- उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गेलते काय कुठे फिरायला बाहेर?
हो गेलो होतो ना.
कुठे गेले होते. हॅलो! हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो मँडम. हॅलो मँडम आवाज येतोय का? हॅलो मैडम. हॅलो मँडम. हॅलो. हॅलो. हॅलो मँडम हॅलो!